हॅलो.
मिक्सरच सुरू के मम्मी पायाला वाटायच त्या काडल्या?
पायाला वाटयां आहेस ग?
सॉरी पायाला वाटलं आहेस ना कधी शेवघ्याच पाला
काही वाटाय विटायचं नाही डायरेक्ट बांधायचा ते उकळून का काय करून
म मॉलिश करू? ह्याच्यानंतर तू लाव काय बोले हा?
तुज तीन जाल की कुत्रे.
मग तेच किती तु चार कर हं. त्यांच्या मावशी तुमच्या मावशीला काय सांगितलेलं वि विचारले उ काय?
आमच्या मावशीला कसल्या तर तीन बाटल्या दिल्यात. लावा.
अ मम्मीला दहा दिल्यात बाय.
काय?
म्हटल्या हं
दहावे दोन दिलेत.
मग किती बाांटल्या दिल्या ग? एक मिनिट थांब सांग म्हणस जरासं चोळतो. नाही बाई घाणगीस कर हा ते चोळतो हॅलो. हॅलो काय ग काय दिलंय मावशीला काय करतेय मावशी उपाय?
तीन बाटल्या दिल्यात लावायला.
व्हय होयग पुढे दुकाया लागलंय इथता खुद्द हांब ते अभ ये आत लय कळे ग आणि दुख आलाय ब तिचा बडला मिळाला य माजा काय कमी आलंय लय पूर्ण पाया कळ तिथे कमी आलंय कमी आलेय म्हणा बोल. खर पप्पांना पण पटलंय बाई आश्चर्य वाटलंय त्या डॉक्टरच असं कसं डॉक्टर सारखे म्हणाल ते. हाततात सगळं कळत आणि मम्मीला पण असं भाजतेल मम्मी घाबरलेली म्हणते तूप उळलेण भाजत नाही खरं. आराम वाटते
पदमासला तर भागतय लई जोरात चटका बसतोय. अगे दुखत असलं तर भाजत नाही, दुखत नसलं तर भाजते.
हा मग् पुढचंच बगत्यात म त्यानी त्याच्यावरण ओळखत्यात होय. हात लावू नक ग ग ग ग ग अग तेच दुकाय लागलंय. दाबालेत कळ यायला लागलीया
मी तुला पांढरे डब्बे दिल्यात ते पाठीला लावायचे फक्त चोळायचे नाही
ये बाई, मला पण पाठीचं दाखवायचंय माझा पाठीचा त्रास लई आय बोलले
जे पण घेता का
हहह हो माझी वाट कधी सांगीत नात्यात सरकलेल्या असत्यात कायम लावून घेतोय औषध बसहम बस पंधरा दिवसाांन बोलवलय इथं लई पाळायली इथं पुढ हा हा हा फिर ग घ
तु जी सगळ्या पहिल हिस्ट्री सांग तेंना
हा तू का येवढी शांत झाल्यास बाई?
आज ही काय सगळी शांत झोपल्यात मग माणसं तर आडव झोपल्यात
व्हय
हम लॉनवर
व्हय बायका इत की नाही
हा हायत की
थकली असचिल की नाही बसू तुमी कंटाळा आलं असलं एकटीला म्हणून म्हणाल यु काय म्हणून तू नको म्हंटलीस असं करतीस बघ?
पन तुमच्यात कोण काय?
नाही अग आली नाही अग मम्मी सकाळपसन विचाराल्या फोन करून जेवण करू काय? या म्हणून नाही लय जण हायत नको असं म्हणून त्यांनी कॅन्सल केलेत बाळ
म्हणजे?
खोटारडी नाहीये मी? शट आप युअर माऊथ होकी
मग काय, जेवायला येणार नाहीत, का येणारच नाहीत माहीत नाही.
नाई, येणार न्हव जेवायला.
म कशाला येणाररेत?
येणार नाही, कॅन्सल झाल अगं! तू मला काय म्हटलेलीस? मी विचारलो असतो तुला कधी तू अ - अ जर- तू जागा नाही, तीन बसत नाहीत म्हटलीस ना?
अ तेवढेजण कसे बसत- माझ्या गाडीवर. डोक्यावर बसणार ते माझ्या? खांद्यावर बसून येणार ए ते?
बा काय?
कायं?
काय म्हटलीस? ममी घाण करू नकोस, प्लीज. हो,
हं, हॅलो.